हॅलो, हां बोला.
हां, नमस्कार.
नमस्कार.
कशा आहे तुम्ही?
मस्त! तुम्ही कशा आहात?
मी पण मस्तं. हे पाऊस चालू आहे, आज आमच्याकडे.
हो, आमच्या इथे पण आता आलंय.
आणि पाऊस कसं म्हणजे पाऊस तर पडायलाच पाहिजे ना, कारण पाऊस जर पडला नाही तर ब म्हणजे प्रत्येक गोष्टी पा पाऊस पाणीवर अवलंबून असतात आणि पाऊस पडल्यानंतर बघा, अ हिरवगार वातावरण होतं त्यानंतर असं म्हणजे भरपूर ठिकाणी धबधबे किंवा पर्यटन स्थळ म्हणजे छान वाटतं तिथं, फिरणे फिरायला जाण्यासाठी.
फिरायला, मज्जा वाटतंय. भरपूर पावसात वगैरे, भिजायला पण छान वाटतं पावसात.
हो.
आ किती दिवस नव्हता पाऊस? ह हा. बोला, काय बोलताय?
भरपूर जण बघा असं गड, किल्ले याच्यावर ट्रेकिंग साठी जात असतात.
हो, हो जातात ना. भरपूर लोकं जातात. पावसाळ्यात तर, जास्तंच जातात.
ट्रेकिंग पॉइंट आहे, नाशिक मध्ये पण. पण मग गड, किल्ल्यांवर फिरायला अ जाण्याची मजा एक वेगळीच असते बघा जसं आपण पुस्तकात भरपूर इतिहास वाच तो अ आपल्या राजांनी म्हणजे असे भरपूर किल्ले, बांधून ठेवले आहेत जिंकून हो, आपल्यालाच जितकं पुस्तकात अनु भवायला मिळत नाही. पण आपण जर, प्रत्यक्ष तिथं गेलो तर आपल्याला म्हणजे अ समजतं की, आपले राजे महाराजे कसे राहत होते? म्हणजे आजही जस आपण टी व्ही वर किंवा मग पिक्चर व बघतो बघा ते सिरियल मध्ये, अ म्हणजे पड किल्ले दाख कथा महाराजांचे अगदी तसेच आहे, अजून आता ते हा म्हणजे भरपूर खूप वर्षापूर्वीचे आहेत ते
हो, हो तेच ना असं बघून पण म्हणजे असं समजत नाही इथे राहून पण त्या टाइमाला आपण तिकडे जातो म्हणजे त्या स्टार्टिंग पासूनच जेव्हा आपणी पायरी चढतो तिथूनच भरपूर म्हणजे आपल्याला चागलं वाटत, तिथून ते पूर्ण वर जाईपर्यंत एक वेगळच फीलिंग होतं तेच्यात, चांगलं वाटतं
हो आणि आम्हाला तरी असं वाटतं की बाबा आता सुट्ट्या लागल्या की भरपूर म्हणजे पँट, सौटर घेऊन असे मुलांना घेऊन फिरण्याच्या ठिक जातात धब, धबे बघायला किंवा मग असं गोवा, मुंबई बीचवर असं मला तरी असं वाटतं की मुलांना एकदा म्हणजे रायगड किंवा जंजिरा अशी गड किल्ले दाखवले पाहिजे कारण त्येना जेव्हा आपण म्हणजे माहिती करून देऊ तेव्हाच त्यांना ते माहिती मिळते ना
जायला पाहिजे म्हणजे काय म्हणजे बाकीच्या ठिकाणी फिरण्या गड किल्ले फिरण म्हणजे त्यांना पण मुलांना पण समजेल काय अं आपले राज काय होते.
हो म पुस्तकात फक्त मुलांना वाचतानी कळतं की रायगड ही आपली स्वराज्याची राजधानी आहे. पण मग अ नेमकी रायगड कुठे आहे रायगडवर नेमकं काय होतं, आपले राजे कसे राहत होते तेव्हा मग त्यांनी अ ते किल्ले म्हणजे जिंकण्यासाठी काय पराक्रम केला हे आपल्याला नाही समजत
हो ना
गड किल्ल्यांमध्ये बघा भरपूर म्हणजे अशे अ अनेक प्रकारचे किल्ले आहेत, रायगड झाले राजगड सि गड झाला, त्यानंतर प्रतापगड सुद्धा महाराज त्यांनी भरपूर पराक्रम करून नाव जिंकला आहे. शिवनेरी किल्लाही छान आहे बघण्यासारखा, म्हणजे ते पर्यटन स्थळ पण आहे आणि खूप छान आहे म्हणजे असं निसर्गरम्य वातावरण आहे तिकडे
हो आणि म्हणजे पाऊसाळ्यात छान वाटतं फिरायला तिकडे
गड किल्ल्यावर आपल्याला म्ह हो गड किल्ल्यावर आपल्याला आपल्या म्हणजे अ राजा महाराजांच्या इतिहासाची अ साक्ष मिळते म्हणजे प्रत्येक त्यांचे ते पायाचे ठसे वगैरे उमटलेले तेही बघायला मिळतात.
हे तिकडे रायच वगैरे ते सर्व आहे मी तर कधी गेले नाही मला पण जायचं आहे पण श्रोते कसं बोलतात ना त्यासाठी जाण्यासाठी योग
हो आत्ताच आम्ही सहा महिन्यापूर्वी जंजिरा किल्ल्यावर गेलो होतो.
किल्ला पण छान आहे बघण्यासारखा अ म्हणजे तो हो हो.
हो तिकडे आम्ही लहानपणी म्हणजे आमची शाळेची ट्रिप वगैरे जायची. तेव्हा गेलेला आम्ही. शाळेतून ट्रिप नेलेली तेव्हा.
छान आहे ते पण बघायला.
हो छान आहे.
जंजिरा किल्ल्या म्हणजे रायगड जिल्ह्यात अरबी समुद्रात वसलेला आहे तो. म्हणजे पूर्ण तो पाण्यात म्हणजे बांधल्या गेलेला आहे. हो.
आणि तिथे जाण्यासाठी आपल्याला होडीने
होडी, हो होडीत ना. होडीत ना. आणि इथला अलिबागचा पुळाबाग किल्ला आहे अ तिथे पण होडीतूनच पण, तिथे काहीतरी आहे म्हणजे असं एक की त्या दिवशी पाणी कमी होतं आणि मग काही तेव्हा लोक चालत जातात. गेलेले आहेत. चालत लोक डायरेक्ट किल्ल्यावर कुलाबा किल्ला.
पण बघा ना, आत्ताच्या म्हणजे अ तेव्हा ते त्या काळी आत्ता किती मोठे म्हणजे बांधकाम ते तंत्रज्ञान करून बांधले जातात, पण पूर्वीच्या काळी असं थोडी होत. पण किती त्यांचा शोध होता ना.
हो हो हो हो, चालूच होतं.
जंजिरा किल्ल्या म्हणजे अ बांधण्यासाठी त्या अ म्हणजे अनेक असे नक्षी काम केले आहेत त्यांनी.
म्हणजे कसं काय त्यांना एवढं आणि म्हणजे कशा गोष्टी सुचल्या असतील आणि ते सगळे आहेत ना वरती ते रोप वगैरे एवढ्या वजनचे ते कसे त्यांनी बनवले.
आणि मेन म्हणजे जंजिर किल्ल्याचा असं वैशिष्ट्य आहे की, जंजिरा किल्ला हा जिंकण्यासाठी अनेक राजे म्हणजे होते, त्यांनी तो किल्ला जिंकण्यासाठी खूप प्रयत्न के ला होता, पण तो किल्ला त्यांना जिंकण्यात यशच नाही आल आणि तो किल्ला अ म्हणजे अ शिवाजी महाराजांनी जिंकला गेला.
खूप मजे खूप छान आहे ते. भक्कम बुरुज तसेच विशाल दरवाजे आहेत. पाहण्यासारखे खूप मोठे मोठे.
हा हं. त्यांनी कस ते सार ह गोडा पाणी आहे बरोबर वरती.
समुद्राचं जे पाणी आहे बघा, आजूबाजू ते खारट आहे आणि तळ्याभोवतीचच पाणी ते गोड आहे.
ते कसं असेल एकदम म्हणजे त्या काळातलं एकदम. त्या अजूनही तसच आहे बघण्यासारखं.
हो. त्यानंतर प्रतापगड पण छान आहे. तुम्ही ऐकलं असेल ना प्रतापगड?
हो हो, ऐकून आहे सगळे गड फ क्त म्हणजे गेले नाही. फक्त म मुरुड मुरुडच तिलाय. कुलाबा किल्लाला आपूणच बघून आहे. हो जातात ना, आमच्या इकूडची भरपूर लोकं जातात.
महाराष्ट्रातील तो पण एक मुख्य आहे प्रतापगड. महाबळेश्वर जवळ आहे बघा तो.
हा हा.
छत्रपती शिवाजी महाराज. बांधणी बहुतेक तो अ सोळाशे काहीतरी छप्पन का पंचावन्न मध्ये हा किल्ला बांधून घेतला होता.
नाही आता काही लोक बघा ना म्हणजे काही लोकाशी जातात म्हणजे एखादी काही वस् खाल्लं की पाणी वगैरे पिल की तिथेच घान टाकून देतात. काही लोक अशे असतात की म्हणजे तिथले सगळे घाण बघून साफ सुफ. प्रत्येकाला म्हणजे समजायला पाहिजे. ते राजांनी एवढं चांगलं सुंदर बनवलं आणि आपण त्याला पूर्ण तिथे घाण करून यायचं असं चांगलं नाहीये. म्हणजे बरं नाही वाटत ना असं ते बघायला पण. राजांनी एवढा हे करून ते सगळं भांदुन चांगलं म्हणजे त्यांनी कधी अशी घाण तिथे ठेवलीच नाही आणि आपली लोकं म्हणजे ज्याहून काही लोक काशीला जातायत म्हणजे टाइमपास साठी जायाचं म्हणूनच जातात आणि घाण वगैरे करून येतात.
हो.
. काही लोकं असे आहेत.
त्यानंतर बघा अ ते प्रत प्रतापगड जो किल्ला आपण अ शिवाजी महाराजांचं जो सिरियल वगैरे पिक्चर दाखवता बघा संभाजी महाराजांची.
हो हो हो.
ते किल्ल्यावर भवानी मातेचं मंदिर दाखवतात, ते सुद्धा अजून तसच आहे तिथे.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
खूप आहेत छान. पाहण्यासारखे ठिकाणं आहेत ते पण किल्ल्यावरून दि स्याद त्या पर्वत रांगा सुंदर त्यानंतर हिरव गार निसर्ग. तरतरम्य वातावरण आहे.
आणि एकदम सकलती गेल्यावर तर म्हणजे ते आता व्हिडिओ वगैरे येतो ना तेव्हा माहिती येस थकवली. एकदम गेलो की, पहाटे बघा ना ते अ म्हणजे ढग असं वाटत, आपण वरती आहोत पूर्ण. ढग म्हणजे ढग वरून दिसतात पूर्ण. पूर्ण ढग. एकदम भारी वाट
छान आहे. गड- गड किल्ले हे फिरायला जायलाच पाहिजे.
काय ते बरोबर आहे बघण्यासारखेच. सर्व आणि बघण्यासारखं तर आहेच आणि शिकायला पण भेटतं त्यातून.
हो खूप शिकायला भेटत. प्यान तो सिंहगड पण छान आहे बघण्यासाठी.
हो हो.
सिंहगड म्हणजे ते अ दाखवलेले होते बघा ते हिरकणी ते बुरुज
हा हिरकणीमध्ये ह
हा तो सुद्धा कडा अजून आपल्याला बघायला मिळतो.
हम्म
सिंहगड म्हणजे हे महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात आहे ना हे
हा हा
या म्हणजे त्या लढाईत पण भरपूर आपले अ जे होते मावळे ते खूप म्हणजे असे वीरमरण पावले गेले. तो किल्ला जिंकण्यासाठी.
हो हो
त्यात म्हणजे भरपूर आपल्या माव्यांच्या समाध्या सुद्धा बांधल्या गेल्या त्यांच्या स्मरणार्थ
आता म्हणजे बोलतात राज म्हणजे महाराज असते तर आता जे हे असं चालू आहे ते नसतं भरपूर वेगळा असत आता किती म्हणजे
म्हणजे आपण जे अनुभवतो पुस्तकात ते आपल्याला सहसा असं लवकर म्हणजे कळतं नाही म्हणजे आपण प्रत्यक्ष बघतोय. जाऊन भेट देतोत गडकिल्ल्यांवर तेव्हा आपल्याला प्रत्येक म्हणजे अशी किल्यांची माहिती मिळते.
हो बरोबर महाराष्ट्र महाराज सारखी म्हणजे लोक व्हायला बघतात पण ते होऊच शकत नाही कारण का महाराजां म्हणजे एक पण गुण असं वाईट नव्हता. त्यां बघण्याचा दृष्टिकोन पण म्हणजे महिलांसाठी एवढा म्हणजे चांगला होता. का कि म्हणजे हेच ना आणि आताचे असे आहेत त्या म्हणजे होऊच नाही शकत महाराजांसारखे कोण
हो तीच महाराजांची जी शिकवण आहे ती खूप शिकण्यासारखी आहे. आता बघा महाराजांच्या जे जयंती वगैरे य तेव्हा मुलं फक्त तेवढा पुरतं तेवढंच करतात मग इतर वेळेस तसं नाही वागत ते.
तेच ना आपलं च त्यांना असं वाटतं चंद्रकोर लावलं का मिशी वाढवली दाडी वाढवली म्हणजे आम्ही महाराज झालो असं नाही होतं. त्यासाठी आपल्या तेवढी जिद्द असायला हवी.
बरोबर
तर आपण त्यांच्यासारखं होऊ आणि आपल्या मुलांना पण तसं घडवू.
म्हणूनच महाराजांना म्हणजे महाराष्ट्राचे दैवत मानतात ना आज पण लोक.
हो हो तेच बरोबर.
त्यांनी तितकं महाराष्ट्रात त्यांचं शौर्य बलिदान म्हणजे दिला आहे म्हणजे स्वराज्याचं एक प्रतीिकच आहे ते
हा हा छान वाटलं हो हो मला पण छान वाटलं. चीर